ऐक की मी आता तुला कॉल लावलो काय आणि ते ॲटोमॅटिक सबमिट झाल. आणि तिथ झिरो दाखवायले नाही.
तसच झालय बघ.
राहू दे बाई.
माझा पण एक कॉल तसा झालाय झिरो सेकंद. तुलाच कि काल कॉल क म्हणल बघ तुला कॉल करायचा म्हणल मी काल आणि तू कॉल उचलीस नाही तरी पण तो कॉल सबमिट झाला माझा रात्री त्याला झिरो सेकंद दाखवायला.
अवघड आहे बाई काय फायदा टास्क.
आताच्या आता सांग भक्तीच सांग.
हा अग तस झाल तर बा मी जाणार म्हणजे तिच्या बरोबरच लग्न करणार. तस करत बसलेली बा मग आम्ही पण तिला सपोर्ट केलतो जरा. म्हणजे आम्ही सांगतो तुमच्या घरच्यांना मग आजची कस वारकरी साहेबा आणि मुस्लिम म्हणजे
व्हय कापू खूप वेड व कापली असते व्हय की ग लई जा हुबीड
लईच ऑपोजिट होत आणि मम्मी पण पप्पा आणि अस पण आम्ही प् आणि तेव्हा काही आपल्याना एवढ कळत नव्हत ग आपण बारावी बारावीच्या मेंटॅलिटी माहित तयना आणि मग. आम्ही सांगतो हे मम्मीला ते न अस तस आभीया आभ्या म्हणायच ते मग मी पण होय म्हणणार. असं बा ई म पळून जायच मग तू पळून जा, असं मेंटालिटी होती बाळ
आपली चवत अस त्याच्यानंतर आपलं बालीस
हम हा वय मी केलो तर तिच्याबरोबरच करणार असा विषयपर्यंत गेलात बाळ तो
अकरावी बारावी ला पण तुमच्यासोबतच हुता नाही नाही कशाला सांगू अकरावी बारवी ला पण तुमच्याच वर्गात होता?
कोण? नाही नाही तो वेगळ कॉलेज मध्ये होता बाळ तुला जास्त मा हू ते नाही नाही. तो वेगळच होता कॉलेजमध्ये कुठल्या श्र श्रद्धामध्ये होता वाढत त्यो.
ह हा हा.
वेगळ्या हेच्यामध्ये होत त्यो.
हा.
मग का आमच्यात नव्हता तो नुसता ईदला ते घरला येत होता ग खीर द्यायला तेन. आणि तो मुलगा एक नाही त्यांच्या मम्मीचा फेवरेट स्टुडंट होता.
होय हुशार तेन हुत म्हणून सांगितलं कि
हर्षद मग त्यांची मम्मी तिलाच जरा जास्त हे करत होते ग,
हम हम.
असा विषय का मग त्यानंतर मग काय मग सोडलीच, तिला काय झालं काय माहित आणि परत तो पण दुबईला गेला. अ
ह अफ. वाय. लाच की अफ. वाय. ला असतानाच कि.
बरं झालं सोड ते हे झालं ते कारण लयच
होय कारण काय कीमचरण नव्हतं ग तेनचं काय
तेच की. अस
ती जर चुकून ती जर सेम कास्टच असत तर तिला शंभर टक्के शेवटपर्यंत केली असती बघ.
हा-
दोघांनी पण, होय
खरं आता पण हाय सोड कॉन्टॅक्ट मध्ये वाढतं बोलत्या कधी
आहे की, कधी तर तेवढंच तर ते चुकीचं आहे ग होय की नाही
हा ते राजनंदनेच होतं बघ हे राजनंदनी आणि रवी होत आणि हिच्या भक्तीच आणि तिचं होत
आणि मग ते राजनंदनी टिकल्या वाढत की
हा त्यांच पण हे झालंय, त्यांच पण नाही आहे आता
बर भक्ती काय भक्तीने का सोडल्या माहित्या काय भक्तीनेच टेफकीच ऐकून सोडल्या बा
व्हय.
कारण भक्ती आपल्या इथे यफ. वाय. ला आली तेव्हा बोलत हो त्यांचं रिलेशन होतं आपल्याला सांगत पण होती माझं मित्रा मित्रा माहिती का तुला, आणि जेव्हा ते जेव्हा स्टेफीला सगळ्यांना सगळ सांगितली कणी तिन असं असं आहे ते मग ते शेतीच ऐकून तीन सोडलं असं वाटतंय मला.
काय माहित आता सोडले ते बर केले कारण सगळ्यांनाच त्रास होता तो.
सगळ्यांनाच त्रास आ आणि काय त्यांच फ्युचर होतं ना काय कस आता आता माहितीच आहे हिंदू मुस्लिम लग्न म्हणलं तेवढं होतय ते ते एका घरापुरतं नाही. समाजावर उठतय ते
उडतय देव आहे तेच ते आणि त्यां भक्ती त्यांच्या घरात कस आजी त्यांची वारकरी आहे आणि मम्मीच पूर्ण म्हणजे त्यांची मम्मी पण तसलीच आहे म्हणजे आजी आजोबा पण तिकडची त्यांनी पण सगळे तसलेच आहेत. म्हणजे सगळ आरती त्यांच्या असं लसूण कांदा ते काहीच खात नाहीत त्यांचे
होय तेच की
नाना तर त्यांचे काहीच खात नाहीत. असं कांदा आणि हे सोडल्याच त्यांनी
फ्युचर अंडरस्टँडिंग हे झालंय ते बरं आहे म्हणायचं.
तेच की ते बरं झालं की नाहीच झालं ते आणि सगळ्यात ऑपोजिट जास्त आहेआमची.
हो
म्हणजे तुमच्या तुमच्यात तस आहे तुमच्यात चालत नाही ते आमच्यात चालते आणि आमच्यात जे चालते ते तुमच्याच चालत नाही.
चालत नाही तस तर आहे ग
उलटा आहे सगळा
ते नसत आणि त्यांच जरी झालं असत तरी त्या दोघांना लई अडजस्टमंट दोघांना मग असे लय अजेस्टमेंट
आहे ते भक्तीला ऍडजस्टमेंट कराय लागते कारण भक्तीला नंतर कास्ट पण नाही चेंज केलं असत तर चाललं अस तो खरं तरी पण
तर असं नसतं ग जर झालं त्यांचे एक्सपेक्टेशन असणार की मुलग्याचा लग्न माझी बायको म्हणल्यावर माझ्या कास्टचे हे पाहिजे की बाबा भला हे तो पहिला नाही पण नंतर सांगायच प्रेशरमध्येध येऊन तिला बदलायला लावणार मग तिचं सगळं बदलणार तिचं माांस पडणं हे ते सगळं येतं त्यांच्यात
बर अरे ती दीपिका तू ब्लॉग बघतेस.
हा
तर दीपिका कक्कड दीपिका कक्कड. तुला माहिती आहे ते का?
कोणाला? काय नाही ग नाही
दीपिका कक्कर माहित नाही तुला
नेहा काक्कर माहित आहे मला दीपिका कक्कर माहित नाही.
अग ती ग. हम्म तुला आता कुठ कुठला तुझ सिरियल होता बाई कलर्स वर
काय माहिती.
कधी तर फोटो भेटला तर तुला पाठवते. तेच पण कस झालंय तिनं पण शोहे पररोबर लग्न केल्या म्हणजे. आणि ती कास्ट मराठीची होती.
ह ह ह.
तीले दिवस दिलते सोडा ती. म म हीचास मुळेच हे झालं. म ती आमच्या कास्ट मध्ये हे झाली.
हा हा अस झालं होय. हायेत काय आता त्याने व्यवस्थित.
अ होय बाळायक झालंय की ती.
तस ऍडजस्टमेंट करून घ्यावा लागतण.
आता परवा कुणाचा शर्मा ती शर्मा त तीच काय ग? मध्ये पण आता कुणा झालं की ते इंटरकास्ट मॅरेज. ती रील करतात बा दोघं जण.
काय माहीत नाही ग मला. हा ती कुठली, कुठल नाव मला माहित नाही. खरं त्यांच रील बनवतेत. हा.
त्यात बघ.
म्हणजे हीज स्टोरी टाईप असत्यात. हा. स्टोरी टाईप वगैरे अस त्यात. म्हणजे कंपनीचं वगैरे असं तेच की.
हा, फॅमिली वर लग्नानंतर तस. हा. मारवाडीचे.
हां. तेच की, आता झालेय आणि बरं ते.
तेच की, ते आताच झालय.
तेनी हा असली तर मीळव राहत्यात ग फॅमिलीची त्यांची आता. आता मी रीलील मध्ये पण बघितलंय. म्हणजे एक म्हणजे जीथ कोलकाताची का कुठली खासे त्यांची.
अजून दाळ शीजायचय. काय ग? पेन्सिल पण दे की ग. पेन्सिल तुमच्याकडच
हा हा ठीकय. हॅलो.
हॅलो प्रीती दिदी झालं काय? हॅलो.
अग त्यो बग की बोलालाय. थांब हॅलो थांब एक मिनट.
आ.
थांब थांब. त्याला म्हणतेय मला पापाने सांगितलं हे घ्या. हा. आज शिक्ररवारय म्हणतय. इथ शिक्रुवारे, तिकड शिक्ररवार नाही म्हणतय. हॅलो.
हॅलो.
हॅलो, हा बोल. बोल कि बोल.
तेच. आता कास्टच गं.
हा अगं कास्टबद्दल इथं काय बोलायचं नव्हतं.
अगं तर आपण कुठे असा विरोध करालोय.
हा होय ते पण आहे.
म्हणजे आताच हेच्यामध्ये
आणि आता कुठं प्रश्न विचारायलोय ते सोड.
होय. म्हणजे आपण कुठं विरोध असं हे करालोय उलट जातीच काय नाही ग.
चांगलंच बोलालाय
आपण इथे चांगलं राहतोय ती सगळं पॉलिटिशियनच आपलं.
होय ग खरंच की जर हे पॉलिटिक्स नसतं कणी हे जातं बितं काय नसतं सगळं चांगलं चाललेलं असतं सुरळीत.
आता ते काँग्रेसची हे होतं कोण असं हे करत होतं कधीच भांडले नाहीत कणी असं. जेव्हापसन मोदीची सरकार आल्या तेव्हा पसन चालू आहे बघ हे आणि च भाडंन त्यांची आणि आपण इथं कसं राहतोय. एकमेकांचे हा तेच की आम्ही दिवाळीला तुमच्या घरी येतोय तुम्ही
बग की सनावाराला पण येतात आता मंदिरात पण जात्यात एक एक जर तर मुस्लिमांचे गणपती तेन पण बसवतात दिवाळी करतात सगळं करतात.
तेच की सगळं असतय सगळ्यात सगळीजण शामील असतात.
माणूसकी असत्यानी. मुस्लिम आहेम का सगळ्यांचे मुस्लिमांचे मुस्लिमस फ्रेंड असतात असं काय नसतय ग.
होय.
असतात की मित्र मैत्रिणी चांगले
ह ते तेनेच सगळं पाडून ठेवतात बघ असं.
नाहीतर काय खुळ्यागत.
हो बरं आता लई जन
अगं मला होय.
बोल बोल.
तसच असतंय काय नाही बोल.
काय बोलालतीस तू आगं मला
अग मला ते टास्क एकोणतीस सबमिट झाल्यात आणि पुढचा टास्क आल्यात असं सांगालतो. नुसत टास्क बकी नुसत फोनच करत बसायचं का काय ग हे.
मला तर कंटाळा आलंय बाई आता.
बघ की बाई खरंच वैताग आलय पुढचा टास्क तेवढा द्या म्हणा.
बग की कधी देणार हाय पुढच टास्क?
काय माहिती बाई.
हे कम्प्लीट झाल्यानंतर पुढचे टास्क देणार आहे ना?
होय, आता हे कधी आणि एवढं काय पाच पाच मिनटाचा पण कॉल नाही गं, दहा दहा मिनिटाचा कॉल सांगाल्या खुळी कुठली.
पाच मानिटं सांगायला पाहिजे की नाही बरोबर झाली आसतीत.
होय, नाही तर कंटिन्यू किती मिनिटं बोलायचंय, कंटिन्यू आम्ही करतो आणि बाडबाडबाड बाड बडबडतो.
कॉल कट करतो आणि परत लावतो थांब.
हा
हा